हा गुड मॉर्निंग.
येतोय आवाज?
हो येतोय.
झाला फराळ?
नाही अजून फरा नाही झाला
बनवला की नाही? बनवला की नाही?
बनवला पण नाही अजून आज ॲक्चुली स्कूलमध्ये पॅरेंट मिीटिंग होती ना
हा हा.
स्कूलमध्ये गेलेली मी.
मग स्कूलमधून यायलाच उशीर झाला, लवकर मिीटिंग होती. ते इलेक्शन असतं आमच्या स्कूलमध्ये. म्हणजे ज्या त्या क्लासमधून एका पॅरेंटला हे करतात मॉनिटर बनवतात म्हणजे पेरंट असं.
हा हा हा.
म ते प्रिन्सिपल त्याच पॅरेंटला सगळे स्कूलम पल्या सगळं काय डिटेल्स असेल ते मेसेज वगैरे करते
हम्म हम्म.
आणि मग क ते आपल्याला भेटतात सगळे ते म ओट करायचं असतो आपण कोणाला आपल्याला बनवायचं असं.
हा.
हां.
कोण बनलं मग?
आता ते समजेल ना आता कुणाला ओट जास्त पडलं ते नाव लिहून ते आपण लकी तर ते चिट्टया नाही का टाकत
हा हा हा हा.
तसं
हम्म लगेच नाहीत म्हणजे सांगत.
आता त सोमवारी समजेल.
हा हा.
हम्म. आणि हे पण ते पण होतं ना पी टी एम एक्झाम झालेली ना त्यांची.
हा हा हा हा.
हा पेपर पण दाखवले हो मार्क चांगले आले त्याला.
हा .
ॲक्च्युली त्याचा मराठी इथे मुंबईमध्ये कसं होतं मुलांना मराठी नाही जमत. सगळे माहितीये ना हे असतात.
हम्म.
हिंदी असइन अ मराठीचं अक्षर एवढं की आज त्याच्या टीचर नी क्लास टीचरनी तो पेपर सगळ्या पॅरेंटला दाख वला की ह्याचा अक्षर बघा आणि त्याने पेपर कसा सोडवलाय मराठीचा.
हा हा हा.
हम्म.
हम्म. चांगलं आहे ना मग.
मी पण आता फराळ बनवतेय.
हम्म हम्म नाही मी आज ऍक्च्युली आमच्याकडे काय झालं मी आली स्कूलमधून सकाळी नऊला गेली होती यायलाच अकरा झाले. आल्यानंतर मग मिस्टरना ऑफिस होतं त्यांना खिचडी बनवून दिली ते ऑफिसला गेले.
हां.
आणि म त पाणी आलेलं मग कपडे ते ते आवरं कामं पण अजून बाकी आहेत सगळे.
आमच्याकडे पण कामाचं तर आहे मुलाची स्कूलच होती ना त्याच्यामुळं तर काय त्याची स्कूलच आहे सगळीकडे सुट्टया आहेत त्याची स्कूल आहे पण आज.
हम्म आम्हाला त्या मुलांना सुट्टी होती पण आज पॅरेंटना स्कूलमध्ये जायचं होतं त्यामुळे सकाळी तो वेळ तिथेच हे झाला पूर्ण.
दोन तास तरी गेले तिकडे स्कूल मध्ये. म येऊन मग आव लेटच झालंय आवरायला अजून आवरलेलं आज नाही कामं पण तर झाले ते पण पाणी आलं म्हणून मशीनला पाऊस आहे नाही आज पाऊस आहे आज तिकडे?
आहे पण कालसारखं नाहीये काल खूप होता ना आज थोडा थोडा आहे.
आज इकडे ऊन पडलंय.
हा नाही इथं पण मागाशी ऊन आलं म्हणलं आता नाही वाटतं अजिबात यायच पाऊस पण असं भरून आलेलं परत एकदम जोरा च्या पाऊस आला आता परत उघडलाय.
हॅलो.
हा बोला ना.
हॅलो.
आवाज येतोय मला.
हॅलो. हॅलो.
हा येतोय.
हा बोल ना म.
हा.
हम्म म्हणलं मग आता सध्या उघडलाय का पाऊस नाहीये आता.
हा नाही इकडे आज ऊन पडलय.
हम्म हम्म हम्म.
मंदिरात वगैरे जाऊन आला की नाय आज?
नाही ना मंदिरात कसं आता मुलाची स्कूल होती
हम्म.
आणि जवळ नाहीये ना थोडा लांब आहे मंदिर माग आता संध्याकाळी बघू मिस्टर आल्यावर त्यांची ड्युटी पण आहे ना.
हा हा.
हम्म.
हम्म. आमच्याकडे पण आज त्यांना नाही सुट्टी.
आं
ते गेलेत ऑफिसला मग आम्ही पण म्हणलं संध्याकाळीच बघू मग जायचं ऍक्च्युली हिथं होती आज हे अ ते कसं दिंडी निघते तसं सगळ्या लेडीज म्हणत हो त्या जाऊया जाऊया पण वेळच नव्हता सकाळी नऊलाच जायचं होतं. हम्म नाहीच झालं टाइमच नाही मॅच झाला.
हम्म हां. आमच्याकडे पण दरवर्षी मुलीच्या स्कूलची असते तशी दिंडी आणि मग पॅरेंट्सना पण बोलवतात. ह्या वर्षी काय झालं काय माहिती त्यांनी कामं नाय केले.
पाऊस होता ना काल खूप तेच्यामुळ मग त्यांनी हे केलं असलं. कॅन्सल केले असेल.
हा हा.
आमची पण असते. दरवर्षी यांना कराटे क्लास लावलय त्याला तर कराटे क्लास. मधन त्याचं असतात. पण ह्यावेळी नाही त्यांची पण आज त्याला येक्च्युली स्कूल ला सुट्टी हाय. ट्युशनला तर कराटे क्लास संध्याकाळी आहे की नाही तर मेसेज नाही आला. पण ते कराटे क्लासमधन असते. दिंडी पण ते आज नाहीये.
हा हा हा पाऊस आहे ना, त्याच्यामुळे कदाचित हे सगळं असं. कॅन्सल केलंय.
हम्म. तेच ना. बाकीची काम.
आज न्यूज बघितल्या का पंढरपुरात कशी गर्दी नुसती दिसते सगळीकड.
नाय मी न्यू लावलेलीच नाही. टीव्ही सकाळपासून अजून. खूप गर्दी असेल ना.
हो हो खूप गर्दी.
नाही मी टी व्ही चालूच नाही केला. आज सकाळपासून अजून. हम्म. आमच्या इथले पण ते बाजूचे काका गेलेत. म्हणतं होते चला ते दरवर्षी जातात.
एकादशीला पंढरपूर ला.
हा पंढरपूरला.
हा हा हा.
हा.
आमच्या इथून तर काही कोणी जातय असं काही दिसतच नाही. काय माहिती जातात का नाही इथून लोक. पण गावावरून भरपूर जात
इथून काय माहिती.
तुझ तु ॲनसर शोध हेच्या मध्ये विराज मुझ तु अॅनसर शोध. बुकमध्ये.
बाकी काय अजून.
बाकी काय नाही ओ. त्याला बसवलं अभ्यासाला पोरांना आपण स्वतः बसल्याशिवाय ते काही अभ्यास करत नाही.
हो ते तर आहेच. बस बसावंच लागतंय एकटं कोण नाही करत. पहिलं असं नव्हतं ना लक्ष पण द्यायला वेळ नव्हता आईवडिलांना.
तेच ना.
तिकडे वातावरण कसे आहे आज.
आज थोडंसं पाऊस येतोय थोडंसं. सकाळपासून ऊन होत. आत्ता चार थेंब आले जरा ओल झालंय फक्त. हम्.
तुम्ही उपवास आज सोडता का दुस उद्या सका
नाय नाय आत आता उद्या सोडतो आम्ही ना त्या दिवशी उपवास केला तर लागूच होत नाही तो सोडला तर. हम्म एकादशी त्या दिवशी सोडायचीच नस
हो ना नाही नाही उद्या सकाळी.
हा माझं पण उद्या सकाळी चाललंय की पुरणपोळी करायच्या सुट्टी आहे ना उद्या संडे आहे.
संडे हा सुट्टी आहे घरी सगळे ना हम्म.
पण आवडतात मुलाला पण आवडतात.
हम्म हम्म.
तर उद्या म्हंटलं बनवायच्या पुरणपोळीचाच नेव वैद्य पण होईल देवाला आणि खायला पण होतील घरी आणि वे पण आहेत तेवढ्या उद्या.
हां.
हम्म. आणि परवा म सण आहे ना. परवा लगेच सण आहे ना महाराष्ट्रीयन बेंदूर.
हा हा हा हा.
म ते पुरणपोळी करावीच लागते ना ते म्हणतात आपल्याकडे मुआचा सण आहे.
बरोबर आहे मंडेला ना हम्म.
हम्म मग करावीच लागते ना पुरणपोळी.
हा हा तेव्हा मी करेन मेला काय उद्या नाही मी परवाच करेन म.
मी म्हणलं की त्यातलं थोडंसं पुरण आणि कणी ठेवायचं तर मग पण होऊन जातील ना.
हम्म हम्म.
हम्म थोडसा नैवेदपुरतं पर्वा झालं म्हणजे बस झालं कारण परवा कसं परत याची स्कूल असणार त्याच हे असणार मॉर्निंग ची मस परवा नाही जमणार सकाळ सका
ह्या ना.
. सगळं रेडी असेल तर मग करायला वेळ नाही जात ना. हम्म तेच ना.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
. तुम्ही म उद्या नाहीत करणार का उपवास सोडायला हो.
हा उद्या डाळ, भात, भाजी करेन आणि परवा मग करेन.
हां हां.
हम्म. परवा कशी मुलं पण स्कूलला जातील ना मी तेव्हा करेन गेल्यानंतर घालेन सकाळी लवकरच करायला.
हम्म हम्म.
खायला संध्याकाळी कारण स्कूलला मुलगा माझा नेहतो पुरणपोळी आवडीने खातं पण मुलगी नाही तिला भाजी च पातीच द्यावे लागते हम्म.
म मुलाला पण खूप आवडता तो आता मग केलं ना की तो म्ह म आता उद्या कळेल परत परवा बोलेल डब्याला पण मला
हम्म म तो पण तसाच तूप लावून रोल करून घेऊन जातो. बाकी
आज सगळ्यांच्याच उपवास आहेत का घरी मग.
हो सगळ्यांचा उपवास फक्त आ मुलांच नाही मुलांसाठी चपाती भाजी बनवावीच लागल्या.
हा हा हा. आमच्याने उपवास म्हणतो. मला उपवास करायचाय मी कर खाणार ते उपवासाच मला काही चपाती भाजी वगैरे काही खाणार.
हा हा हा. आमच्या आता खाऊन गेला.
मला खिचडीच आ.
स्कूल ला जाताना खिचडी खाऊन गेला. पण टिफिन मध्ये ते बोलत होता पण म्हणलं दिवसभर. स्कूल मध्ये बरं नाही ना खिचडी.
हा आणि ते हे होती ना नंतर कडक होती. ती गरम गरमच खायला चांगली लागते.
म्हणून मग त्याला.
नंतर कडक होते ते. आणि कडक झाली कि मग नाही ती म्हणजे चावत पण नाही नंतर परत त्याचा मग त्रास. पण होतो ना खालं की.
आणि त्यात दुसरं काही बनवू पण शकत नाही ना त्या माप रेसिपी आहेत. पण तेवढ बनवायला पण वेळ. पाहिजे. साबुदाण्याचे तरी काही कमी.
ते बी युट्यूबला उपवासाचं काय थालीपीठ उपवासा चे पराठे उपवासाची इडली.
हम.
आप्पे पण असतो बनतात उपवासाचे.
होणं पण तेवढा आपल्याला तर वेळ पण पाहिजे ना.
मी तर आज वडेच बनवणार होती. पण बरे जाऊ दे म्हटलं मग एकटी कुठं वडे खात बसू म्हणलं मग नाही बनवली खिचडीच आपली बनवली.
हा हा हा.